हॅलो हा काय करते हा येतो ना तुम्हाला येते का?
हा झाल का जेवण
हा झाले ना तुमचे झाले का जेवण
वाटला का हा आहेच
ह.
जेवना झाली का
मला जेवण झाले का हा झाले.
झालेच झाले. आमचे झाले ब मग मगाचे पाऊस किती आला?
मगाशी लय पाऊस आला आमच्याकडं तुमच्याकडं.
इकडेले पाऊस आमच्या काही भरपूर पाऊस आलता हम्म.
हा मगाशी
पाऊस आला होता आणि पाय पायस.
हा ना.
आजूक आजूक
रेंज आटकते रेंजच
तिला बोट वर गेलते म्हटला
हा ना आवाज अटकतय पण हॅलो जितला आज भी जितला कळत नाय इकडे गेलो होतो माय जरा धनुषी
हा काय एवढ्या लांब
मायदरा धानुशी हा मग आ
तिकडं जास्त
थोडंसं गेलो होतो पण आता बांगेलं जरा काम आहे ना डेरीवर
मं त्याच्यामुळे सगळंच पाहायला लागत हा सगळीकच पायला लागू राहिल.
डेरीवर काय बनवलं आज
आज काय कर तूप चं पनीर बनवला. तूप ई बनवला पनीर बनवला म काय लस्सी ते वजन नाय केलं तरी असेल पाच एक लिटर पाच किलो झाला असल हा
पडलं ना
हा म
हा जास्त होत ना हे त्याच्या मुळं मं
हा नाय म बरच तूप पडला असल बरन्या दिल्यात ना तुपाला
तुपाला बरन्या दिल्यात पण कमी पडल्या बारीक लावल्या वर होते भरायला त्याच्या
हा ना अर्धा किलोचे होत्या. अर्धा किलो ती एक किलो आला नाय ना
हां ना पर जाऊला परत जाईला का म्हटला जेवायला काय भाजी केली होती. हॅलो हॅलो